हॅलो
कोोरना सुट्टी असल्याच हॅलो हा बोलाते पोराना सुट्टी असेल म्हटलं
हा पोरा सुट्टी आहे एकटा गेलाय खाली दिदी पशी झोपला त्या जरा मि तिच्यां घरात आहेत ना
हां हां
हम् ते काल येत मग एकटा माझ्यापशी येऊन झोपलाय
हा हा
हम्म ये दिदीला विचारलं त्या फोन के आलता तिचा ती मिस्टोरला तिं माहत नाही करत त
हा हा हा हा
हम म्हणलं त्याला करूया
बरं
हा हा मग जेवण झालं
अ जेवलो बघा आत्ताच जेवलो येऊन हताय दोन ते जेवस्तो मोबाईल बघा जेवस्त लेट झाला आणि म्हटलं झोपलाय का काय विचारावा आधी
हा हा नाही झोपाय नाही सोडा लवांड होतो मागनं जायचंय जरा हळदीला हो
हम् हम् दोघी पण जाणार का मग
नाही मी जायचे आहे पोराय त घरात तुध सगळे जाऊन काय करत असं सांगा हम्म
मग तुम्ही कोणासोबत जाणार
कामावरून येणार आहे तीन वाजेपर्यंत नाहीत गेलेत येणार आहे तीन वाजेपर्यंत
ह वरद आहे हा हा
तीन वाज साडेतीन वाजे पण त्या म्हली म्हणत चार वाजते या येऊन दूध काढून मग जायचं पुढे असशं करायचचर हम्म हम्म मग देे लाग नाय
हा हा
हम्म
साडेतीन घेतला असता काय म
कारवा घ्याला होय घेतली की. आ तिला साडी घेतली अं आम्हाला नाही घेतली अ ह म्हणचे ते परग अर्वाता घायला नको.
हा हा
त्याच नाही घेतली साडी. नाही आता केळाचाच नाहीणार आता काय करायचं दोघी काय करू आता
तिला लय लागते व माणसं बायका पण बकव असेल काय तर करायं म्हणटलं तरी. आणि आता सगळ्यांचं गारव आलेलं असत त्यामु केळ कुठ हा मात्र बुंदीच लाडू
हम्म असस
केळ आणि अे बंदीच लाढून घेतय का बघा तेवंच एक दोन किलो
तेवढं एक दोन किलो नेऊन चालत नाही हो जास्त न्याला लागते होय बरो
म्हणजे की केळ नेलं तर एक पाच डझन तेन
हा हा
मग लग एवढं नाही हला पाजे सांा
होय होय
हम्म बेड घेतला पंधरा हजारचा
तुम्ही
हा आणि
आणि
साडी ते म्हणजे अकराशे रुपयेची बसली. आणि ते मामा म्हणजे त्यांच्या म्हणजे पूर्गीच्या आईला साडी अकराशे बाबांच्या बहिणीला आणि मिस्टरांना पंधराशे रुपयाेचे कापडे घेतली तयार
हा
झालं की आणि तिथपर्यंत जाऊसत मग आमचं
दोन हज हा वीस हजार पर्यंत जाते जाते वीस पयंत बघा ह!
होय आ आता गाडी करून जायची जायला पाहिजे होय त्याला न हजर भाड सांगल
हा मग तेच की मग त्याच टेम्पूतन जायचं होतं मी पण.
हम् नाही ती बिडशेड वर नाहीणार ती बेड दुसरीकड आहे अंत श्री का हा आणि बेड लवकर न्यायला सांगितलंय सकाळी आमचं तर आवरा आहे पाहिजे तेवढ्या लवकर कारण ते संसारासाठी तने मांडणार नाही सगळं
बांड हा
एकूल ते एक पूरगी आहे तेन हौसाना लगीन मोठ्यान व्हालय.
हॉलमध्येध्ये ठेवले काय मग
हा हॉल ला लगीन हाय
हा हा
हम्म अ भांडी वगैरे सगळ्या संसार जास्त तिला
हा हा
ह मग ते सगळं मांडायचंटलं प पहिला भेडणीयला पाहिजे
अजे होय होय
हम्म असं झालं ते बेड येऊन जाणार आहेत लवकरचठ
मग बाकीचे त्यांनच त्यांनी घेतलं सगळं
नाही प्रत्येकाने एक घेतलं
हा हा मग तुमच्या नंदेनी काय घेतले
ख आमच्या नंद आमच्या नंदवयानी नाही त्यांिने जडव्या घेतल्या एक भाराचे
हा हा
हम् त्यांचा काही एवढा त्यात विषय नाही ना
हा हा झालं की माहेर कडनं घेतलं तरी झालं की
चालेल की साडे अठ्ठावीसशे रुपये बसत जोडवेस एक वराला जास्त हम फॅशनेबल आता ज पुे कठ घालतात ते दोन दोन
होय होय नाही सिंगल सिंगल एक एक घालते
सिंगल मी पण आता सिंगल रालते बघा मला पण नाही एवढं डबल
हा हा
आणि हम् मग त्यांच्या नंदुबाई म्हणजे आमच्या बाबांच्या बहिणीच्या नंदा यता त्यातली एक टन द िळून संसारसाठी घेणार आहेत मोठा अस जास्त म्हणजे दोघींच्याशी तीस हजारची काही तर भांडी आपल्यात त्यांनी.
हा हा
अ ह त्यांच्या भाऊ म्हणजे आत्तीचा आत्तीचा दीर अशी धाराची मांडी घ्यायला आहे नात काय गंज घागरी ते काय काय घेते ते घेणार आहे परंतु आ हा बाबांची दुसरी बहीण आहे का नाही ती काय तर किजूट बा भातचा काहीत खिजुरी घ्यायचाय बहीण बहीणीच वाटतं
हा बरं झालंय की
हम्म
तसं सगळ्यांनी एक एकक उचलल्यावर भारी होते हो
हा तसं बरं पडते ते हम् मग तसं करायला पाहिजे दुकन फ्रीज
हां हां
त्या को काय
हम
असं झा आणि मी पण गेले आहे नाही दुऱ्याला सगळं
हा हा करायला लागतेचो मग
हम ते कास न काही र आपण केलं की त्यांना करायला लागते
होय परतफेड करायला लागतेस ते आज न उद्या
ह
हम आता झालं की मुलगी एकुल तर एक मुलगी आहे शेवटचाच कार्यक्रम त्यांच्या घरातला
त तर कराच एवटं काय नमकीि व
हा तेच की परत मुलगीच काय त्यांच्या त्यांच्या सासरमध्ये कार्यक्रम राहिलेलं हा आता राहिलं परचहा्यायला घेऊया
अर फुढल्या उगीकडे असं होते ना त्यांचाग मुलगा म्हणजे एक्सपायर झालायगी ते
होय काय एकटीच आहे हा हा कुठ कुठल्या गावाला दिलं
आम्ही इथ झुंडडीली भगी खरे दिली तिकड कागलय मायडी इकडे दिली
हा हा कागल म्हणजे तिकडं आलं ना कोल्हापूर
हा आमच्या साईडलाच जरा या साईडला राहे
हा हा कागलच्या तिथेच आदमापुरते ना आहे ना
अ मा फूर फुढ दातलाम आ् पु सला
मग आम्ही कागल कागल वरून आम्ही गेलतो देवाला
काग
हा हा
हम कदापुरात नाही चार पाच किलोमीटर अंतर आहे कागलला
कागल वा हा हा
कत्ता
मग जवळचं तुमच्या तुमच्या जिल्ह्यातच आहे लांबना आहे सोडा
लांब नाही आमच्या आमच्यातच दिल्या आता जाय यायला भर्गीला एक कुलती एक
होय होय, ते जवळच देतेत हो मग लांब देत नाहीत.
लांब देऊन काय करायचे सांगा. उद्या आईला बरं नाही, आता तिच्या आईला आताच बरं नाही, आत तिला बाबांच्या महिनला
हा हा.
मग आता किती दिवस सागर ते पोरगी जाणार म्हणले शवटी मनाला वाईट वाटलेल ते. शुगर वाढल्या, दोन तीन दिवस झाल तर झोपूनचे.
होय.
हम्म.
झोपून म्हणजे पाकच शुगर वाढल्या काय?
हो हो तसंच झालंय.
हा हा.
हम् म्हणून आईंना घालवली नवकरायला घरातलं.
हा हा.
हम्म सासूबाई ना आमची
च्या बहिणीनीकड
बहिणी आता जेते आपलं दूध आहे पाणी आहे, असं सांग.
हा कोण येत नाही हो, सगळ्यांचा आपला आपला संसार. प्रपंच हायेच कि सगळं माग टाकून कोण येते, हा.
आणि बाबांची अनी एक बहीण कीनी, तिची मुलगीये. अशा दोघी जणी हे.
य आता आज पाहुण्यान भरतेय घर, हा.
आज येणारेत सगळे.
मग आज पोळ्या कराय तुम्ही कोणीकडे जाणारे, तिथं जाणारे.
हम्म, नाही पोळ्या करायला जाणार नाही मी हळद लावायला जाणार हळद णा येणार परत.
हा हा.
रात्रभर करत्यात ते.
हा हा.
हम्म मग तेवढा आपल्या मला यायला पाहिजे परंतो रस्त नाही चांगला त्यो. हम्म हळद वगैरे लावणार आणि आठ नऊ नऊ, अकरा वाजतील यायला.
हा चालते जवळे का तीथ न.
तरी नाही तरी लंबपडतय, जवळ कुठलं, जरा आहेच की लंबपडंत.
म या म्हणून सांगितले काय तुम्हाला.
हा बोलवलय, बोलवलय म्हणजे गारबा घेऊन जायला लागत हो, त्यासाठी.
गारबा तू घेऊन जाणार आहे, मग केळी ते न आणलासा का?
नाही जाताजाता वाटेत घेऊन जाणार, घरल्याने कशा ती ती घेऊन जाणारतना.
हा हा.
ननंदूबा च्यात येणार.
चालतय की.
हम्म हम्म.
ह आणि म तीथुन पुढ हळदला जाणार.
हा हा.
माहेर लागणार ना, त्यांचं हे माहेर होणार ना तुमचं.
हम्म हम्म हम्म.
माहेरचा गरबा.
हा आहेर लागते, पेरावा हम्म हम्म. नेय लागते नाही तर.
हम्म सगळ्यात पहिला काही कार्यक्रम असते माहेरचा पहिला मान. माहेरच्यानी आणायचं हं माहेरचामाना होय आणि माहेरची हो ते त तीच साडी नेसायची असते तिने माहेर त्यानी आणलेली
होय उद्याला निसायला
हा हा शिवून घ
उद्या हा शिवून घेतलं
हा त्यांचं माप त्या
त्यां ब्लाऊज आणलं होत एक मापाच. ह् हा आणि टायमिंग झाले.
हा.